हॅलो!
हॅलो! गेयाला का आवाज?
हा, येते आता.
अर काय पाणी चालू ऐलेका? थांबेलच नाही, का थांबला?
थांबला नाही ने. कमी वाटते पण जरा आज, थांबला वाटते.
वाट, वाटाला लागलं गड्या थांबलाय, म्हणुन जरा जरा.
काय बाजारले चालला? नाही रे, हॅलो! हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो, आता येते आवाज?
यायला का आवाज, का नाय यायला?
हा, बंद झालंता आवाज आता येतें.
हम्, ते मोबाईल बंद झाले की, आवाज बंद होते वाटत येच्यात.
तेच्यात का?
हम्म. मग आता वावरात काय चालू हे रे?
आता काय तूर, सोयाबीन.
तूरं, सोयाबीन
हं, पाहणी करायला गेलतो आज.
काय करायले?
पाहणी
म्हणजे काय असते?
पडताळणी.
हा म्हणजे निरीक्षण करायला गेलता का?
हा निरीक्षण.
निरीक्षण.
तेच म्हणलं जरा मेसेज गिसेजचा रिप्लाय येत नाय काय नाय.
हम्म काय आता रेंज नाही काय नाही तिकडे.
हम्म हम्म.
हं रेंज जायले जरा.
ते पाण्यामुळेच जरा बुटबी लेट येणारे वाटते यार.
बुट का?
हम्म नागपूर दाखवायला कालपसून नागपूर नागपूर. नागपूर हून यायला इतका नाही टाइम लागत.
ह एवढा नाही टाइम लागायला पाहिजे.
नागपूर हायेच किती? एका दिवसात तर येतेन.
तेचा नंबर बिंबर आहे का?
नाही रोजचे नंबर अलग अलग येतात ना?
नाही म्हणल नागपूरलेय त मग नागपूरलाच जायला लागेल ना आपल्याला.
नाही रे. तिकडं कस जातो बर.
येरी चाललोच ना मंग.
सध्या नाही ना चाललो पण.
होय. तरोक आला पाहिजे.
येते येते. उद्या परवलोका शंभर टक्के येते.
शंभर टक्के, हवा आता पाण्याच्यान होत म्हणा तेवढं.
पाण्यामुळे काय होती. ती गाड्या बिड्या ट्रान्सपोर्टच्या जरा बंद बिंद होतात.
ह.
हम्म तिकडे वरून शहरांना पाणी लई चालूय ना.
हो पाणी लई चालूय.
हम्म आपण आता तिकडं साऊथलेच चालो त मला वाटते तिकडं लई पाणी पडणारे आता. चालूच असेल सकाळ संध्याकाळ.
तिकडे तर सांगाचच काम नाही. इकडच्यापेक्षा जास्त असल.
मंग ते पाण्याचाच एरियाय नं तिकडला. समुद्र टिकेलचे.
हा तिकडे बाद बीघडती वाटत.
आता असं असंच वातावरण असलं, तर काय फिरणार वर तिकड आपण.
बस फिराच म्हणजे एक एक स्पॉट कमी करण जाय करा लागतील आपल्याला मग.
हो तसच कराव लागतंय वाटते.
ह
ब ते रूम वाले भी भाड जास्त तीथ घेतील ते धरून बसतील ना म.
होय रे. नाही पण जास्त जातील नाही. फिरायले, फिरायला जास्त जातील नही.
हो पण जे आहे, आले समजा, ते, तें तर तिथंच रायतील ना, रूमात?
हम.
हम्म.
भेटली नाही, तर बाहेर हीं, झोपता येत नाही.
हो ना, तिथं बाहेर कुठं झोपत, रस्त्यावर?
काय जाऊदे, मला नाय यायचं.
पाऊ, पण हे इतक्यात त, अजून पाणी वाढणार ये, कमी नाही होत.
आता हायच ते.
हम्म. हो ना, मधात मस्त थांबलं होतं ना, तर तिकड बी थांबेल होता पाणी, त तिकडे बी नव्हता?
कुणी कड?
तिकडं, मधात. हम्म, आपल्या इथ कसं, कडकड वाळल होतं, तसं.
हो, एवढ्यात मस्त होत, फिराय
हो ना, आत्ताच गेलो असतो, मला वाटत लवकरच तिकीट, कुठ भेटत नव्हती न
आज आता, पाऊस आहे.
पावसाळ्यात, हम्म. पाहि ना, व्ह्यूज काय, व्ह्यू पहायचंच काय? आभाळान सगळं समोरचं त, गायबच होते. हं, हं काय पाहायच? समोरची लोकं येतात, ती लोकं पाहायचीत का? काय करायले, कुठं चालली?
बर तेच.
हम्म.
कोणी निंगनार नाही, घराच्या बाहेर, पावस हाय.
हो ना.
ह्
थांबला का र, पाणी?
बेल वाटते, जरा.
हो का, नही त आपण जावू आणि लगेच सुरू व्हावं पाणी, भडभड -भडभड.
नाही येणारे ना, फवारा आहे सुरू पण
हो, फवारा त आहेच.
तेवढा राहायतेच, जात नसते आता.
का, काय आणला?
जायच लागते म्हणलं, तेवढा राहितेच आता, बंद नाय होत तेवढा.
हो का?
हम्म.
कल लागलं म, आता मॅ-मॅच?
हा. जास्त नाय, अज स्वस्त, स्वस्तात भेटतय आता.
कोण म्हणे?
तर-
अ, तुम्हला आला का, सवस्ता भेट्टी म्हणून
काय?
अग पाणी पडलं नाही एकठोक झाला ना आता.
हो का कायम आहेत काय होते.
ह हम. पावसाची लवकर जातात माणसे. हम्म. गोलद फोन आला तरच म्हणे थांबणी.
कोणमय?
स जिंददा.
हो का मला नाही लावला त्याने फोन लावावला थबवणार.
त्या म्हणल तू लाव म्हणलं त्या मी झोप काढते.
ह. ती. ती जरा .
ब बघी म मणूचीेत.
कशाच विजरी रिकमाज मी सध्या.
ह.
त्या पुलावर येऊन बसायचा जीवा रायला. हा.
ते बी येतील.
ते का हो ते हम् ते फोनवर चालूच राहितील का?
हम.
फोन फोन थांबतच नाही ना.
काढते दोन बटन लाटते नंतर
हो. हम.
अ हम्म.
हे कम्प्लीट करू आपण सगळे याच्यावरच्या
ह ह हा हा कामच नाहीत तर.
कितीक झाली तु्?
माय झालं याच्यावर सहा, सात झाली का का?
हो ग मग दुसरा आहे समजा
त्याच्यावर तु नवीन येलच वाटतं.
पेंडिंग इेत.
पंडिंग चकने का .
काय म्हणत?
ते करत नसतं का?
फेल वाहिलेले आहे का काहीतरी सर्वर इश्यू काहीतरी.
हम् मल पण आले ते बोलाजून तें.
गोलाचं आलं.
गोलाच हम्म लिहाच बोलत.
हम्म, हम्म महेशजी हे झालेले आहे का महेश? आता अवेहेलेबलच नाही म दोनच केले फक्त ब बस खतम झालं माय.
माझ रिजेक्ट झाली.
किती रे?
सतरा असतील रिजेक्ट.
मी एवढे केलेच नाहीये ते म्हणजे पास किती झाले मग?
लय केले म्या अस मला वाटते. सत्तावीसच राहिले का काय?
हो का, त्याचे पैसे येत नाहीत पण.
येत नाही का? सत्यातर पैकी सत्तावीस झाले.
चाचणी आहे ना ती आपण टेस्ट घ्यायल समजा असं आहे ते.
अच्छा
तिथं वरच लिवेल ये पाय ना पैसेच काय मेळ दाखवेलच नाही तेच्यात.
हम्म अरे
ते रिकॉर्डिंग रिकॉर्डिंगच आलं का?
नाही रेकॉर्डीिंगचं नाही आल काही
ते रेकॉर्डिंग न पैसे येतात मय फक्त दोनच झाले अन् मग गायब झालं ते ऑप्शनच पुढचे टास्क पंधरा राहिले होते पण गायब झाले.
हम्म मला आलं
आता
ह
मये हॅप उघडायलो की लगे म्हणायल ते काय म्हणतात तुमचे टास्क संपलेले ये. नवीन टास्क उपलब्ध नाही.
हम्म
हम्म
जाऊ दे, येतील येतील.
उशिरा येतील.
हो काय माहिती नाहीत मल पहिले आलते न म्या तवाच करायल पाहिजे होते रे.
हो
पणी वाटते आता अगर इतने ही ना पसंद है जिजाजी तो शादी क्यू की पहिले क्यू नही मना
सगळ्या सांगता
थांबला का?
हाव सगळ्या थांबला.
मग याव का कसं आता?
हो जीऊन जाय न मग आता कोणाची वाट नको पाहू.
चाल म यतो मी लगेच बुटगिट घालून अ हॅलो लगेच येतो म्हटलं.
हॅलो बर काही विषय नाही. काही विषय नाही बरं, हम्म
तुल किती आणायचा भाजीपाला असा?
आपल्याला काही जास्त नाही आणायचा.
मी काय अर ते ब्रेड आणि ते चिप्स साठी जात असतो मी भाजी पाला आणायले.
हम्म हाव म्हणा मस्त लागतात.
ब्रेड चांगले लागतात काय? ते गव्हाचे आहेत माहितीय का?
गव्हाच्या
हम्म आपल्या मैद्याच्या असतात दुकानवरच्या.
हम्म, मस्त येत काय?
चिप्स बी चांगले होते कसे.
चिप्स मस्त आहे माणूस इथुलच आहे का माले गावातला?
शिपुरातल शिरपूर.
शेरपूर ह्या.
त्याचा भाऊ होता का नाही, त्याचा भाऊ आपल्या कर कामाला, हम् आता तेथे स्वतः टाकल.
तीरपुरले काय? शिरपूरले? हम्म.
म्हणजे आता नाही तरी बी, तेला झाले पाच वर्ष झाले असतील आता बंदे तिकडं दुकान टाकलं.
हम्म. हम्.
छत्री आहे का तूझ्याकडे मोठी?
आहे ना
हम् छत्री बिझ आणि एक घे छतरी पाणी शक्य डवाल काय सांगता येत नाही.
हो अंदाज दिसतेच आता.
हो चाल मग ये आवरतो मी लगेच येतो तिकडं.
मग, फोन लावतो त्याला मी.
हो हो.
हम्.
कर मग निघतोच आता मी.
बर मी निघतो मग आता. चार सेकेड चालतात की.